हॅलो हॅलो हा बोल काय नाही स्टडी रूममध्ये वाघता बाहेर
पर कोल्हापूरला गेलता ना
होय
हा अंबाबाई टेम्पलमध्येध्ये ना
होय जास्त दिव म्हणजे खूप दिवस झालं प्लॅन होता पण
ह हा त्याच नवीन हे स्टार्ट करालात ना हलवाई जाण्यासाठी हा ते कुठेपर्यंत आले
त्यानी परवा स होण्याचा कळस पण हे केलं
हा हा पननायला पण जाऊन आला ग हा कस आहे तिकडचं वातावरण म्हणजे पाऊस
पाऊस आहे होय पाऊस जास्त आहे आता सध्या कमी आहे पण तसं आहे बऱ्यापैकी
हा ह आणि कोल्हापूर ला
असला कोल्हापूरला रंगकाळायला गेलेलो
हा हा दर्शन कसं झालं
छान झालं दर्शन पण गर्दी पण नव्हती जास्त
हा पन्नाळ्याच फेमस ते काय असं काय खाल्ला असं काय सांगू शकता
पन्हाळ्याची झुणका भाकरी होती तिथं ती छान होती
हाा आणि त्यां कायवर
रंगकाळ रंगकाळ्यावर तिथं पण बघण्यासारखं आहे छान आहे
ह
रंकाळा तलाव.
आणि अंबाबाई टेम्पल मध्ये कस तुम्ही रांगेतून दर्शन घेतला. की मुखदर्शन बाहेरून.
पण नाही रांगेतून काय घडलं नाही.
हा हा,
अ मग दर्शन फक्त घेतलं पण झालं चांगलं झालं.
आणि कोणते प्लेसेस म्हणजे गेता का जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातलं.
गगनबाावडा.
हा हा, तिथ धबधबा आहे ना.
अ गगनबावड्याला म्हणजे गगनगिरी म्हण आहे तिथं महादेवाचं वगैरे टेम्पल आहे. छान आहे तिकडं पण मोरचाई पठार वगैरे.
हा हा म्हणजे ते पावसाळ्यात जायसाठी चांगला आहे ना.
होय होय.
हा हा,
छान हाय प्लेस. तस इतकं न्हाय माहित पण हाय तस. लांबा हाय थोडं फार इथून.
अ कोल्हापूर पासून तरी अ एक दीड कि मीटर हाय काय.
तिथंन सिंधुदुर्ग जवळ हाय. यान यारी येत
सिंधुदुर्ग जवळ हाय का हा हा. काय हाय गगनबावड्यात म्हणजे अ धबधबा धरण असं काय हाय फेमस.
धबधबा असं न्हाय अ पण टेम्पल हाय. आणि मोरचान पट्टारा हाय तिथलं क्लायमेट म्हणजे अ भारीच हाय.
हा हा तिथं काय खाल्ला तुम्ही म्हणजे तिकडच फेमस अस डिश कोणती तरी असेल ना.
तिकडची डिश अशी गडबडीत नाही झाली पण मिसळ झाली होती.
हा हा मिसळ खाल्लेल काय.
हा,
कोल्हापूर आरखी टेस्ट होती का.
हम्म कोल्हापूर सार की न्हाय. कोल्हापूर सारखी इथंच मिळत्या ह.
होय ते पण हायच आणि प्रॅक्टिस कशी झाल्या तुमची.
काय ते.
प्रॅक्टीस कशी चालल्या मम्हंटल तुमची पुलिस भरती हां हां.
त्यामुळ अ रोडवर चालू हाय कधी पाऊस नसतोय त्या दिवशी मग ग्राउंडवर चालू असतय.
हा अ हा किती टाइम रगिंग करता दोन टाइम का एक टाइम.
एक टाइमच फक्त अ आणि संध्याकाळी फक्त मग अ गोळा टाकायलाच ज ''--''
गोळ टाकायसाठी काय.
हा अ आता पावसामुळे आज काय न्हाय घडलं.
हा हा अकॅडमी जॉईन हाय ना. हा हा आणि स्टडी मग किती करताय कितीते कितीर्यंत.
स्टडी काय अ सकाळी ग्राउंडवरून आल्यापासून चालूच असतें ग्राउंडवरन अ आल्यावर. फ्रेश व्हायचं आवरायचं जायचं स्टडी रूमला. नंतर मग काय जेवण होय. संध्याकाळी परत गोळा
हा हा किती वेळ म रनिंग करतात.
ता
रनिंग किती वेळ करताय?
रनिंग तसं आमच असतय दोन तास वर्कआउट चालू असतोय रनिंग प्लस वर्कआउट, लुजनिंग
हॅलो.
हॅलो.
हा रनिंग किती वेळ करताय मग?
रनिंग आमचा तरी दोन तास चालू असतोय.
हा हा.
वर्कआउट लुझनिंग असं दोन तास जातातच त्यात सकाळी साडे पाच
हा हा आणि डाइट प्लॅन मध्ये काय काय खातासा?
डाइट प्लॅन मध्ये अंडी, हरभरा, गूळ, शेंगदाणे तसं मूग, मटकी तसं दूध कधी-कधी चालू असते .
पण ना असते चांगले होय मी पण आता चालू केल्यात ना देशी के देशी केली आ चालू केल्यावर ते डॉक्टरांनी बोल्लेलीत मला
हां.
देशी केली चालू करा.
हां हां होय.
हा हा वहिनी पाणीला गेलता.
मी पाणीला गेलेलो मधी फ्रेंडकडे गेलेलो.
हा हा रहायसाठी गेलता?
नाही रिटर्न आले जाऊन लगेच परत स्टडी रूमचा रू टीन असते म्हणून आले परत.
हा हा इकडे कधी येणार मग विचरापंजिला?
बघू यायचं म्हणते तिकडं इचल मध्ये मोरनी साडीज म्हणून कोणता आहे का शॉप?
मोरनी हो आहे की. ऐकले मी आहे हो मान्सून जला असतो तिथे. टास्क आपाणाला असं अलीकड मान्सून ला असतो.
मी येथे जाऊया आपण.
हा हा ठीक आहे. आणि काय विशेष
आणि काय नाही हाय चालू तू काय चालू आहे.
हा हा. आता आषाढीचं आलंय ना आषाढीचा एक एकादशीच्या मेहंदीचा रंग काढायची आहे का तुमच्या कोणाला?
आमच्याकडे बघतो की सांगतो तुला हा हा.
हम्म.
क्लास हा.
आणि आता सण गणपतीचे तेन पण येते ना.
हा होय.
. कोल्हापुरात जास्त असतेय ना गणपती म्हणजे हे असते की मोठ्याना.
जास्त मोठ्यानं असतंय, होय.
ह मध्ये एकदा तो आला माहितय कोल्हापूरचा गणपती. पहिलं दर्शन झालं ते बघित का का तुम्ही
ते नाही मला, होय-होय माहित आहे मला. बंद्या दिवशी घडलं नाही जायला.
हा हा. आणि मगगणपती पण छान असते तिथला. हा, त्या चांदीचं काहीतरी कान असतात ना.
हा.
गणपतीचे त्या चांदीचे कान काय चेहरा असतोय बघा. महागणपती असतील, हा-हा बघितलाय काय तो.
होय बघितले की, मागच्या वर्षी बघितले, यावेळेस पण जाणार आहे.
हा हा. आणि कोणता बघितलाय ना पुण्याचा दगडू शेठ ते.
हा पुण्याचा पण बघितलंय दकडू शेठ.
हा ह.
तुळशी बाग आणि आपली.
तुळशी बाग तेन बघेलं का.
हम्म, खरेदीसाठी छान आहे तिथं. फॉर्म आता बघू, म्हणजे जाईल एक जानेवारीपर्यंत म्हणजे आहेत सहा-पाच-सहा महिने तरी हातात. तायेत अजून.
हा.
त्यात तेवढ्या महिन्यातच करायला लागणार आहे तयार.
हां पाऊस हाय का तिकडं?
पाऊस आज थोडाफार आहे. नाहीतर एक तीन चार दिवस नव्हता.
नव्हता का, हो इकडे पण नव्हता आमच्याकड आजपासून चालू झाला.
हा हा
हम्म.
मग आज ग्राउंडला गेल्यावरच चालू झालेला येताना अरे वा!
काय म्हणालात?
ग्राउंड वर चालू झाला म्हटलं पाऊस.
होय, चिखलात त्यान रनिंगला हे होतय ना?
नाही त्यामुळे रोडला घेतल्या आज आमच्या रॅप्युटेशन होत्या. रोडवर झाल्या.
होय, तेय ह्याला जाण्यासाठी एकादशीची माणसं येतात ना?
नंदवाद प्रा इथ हा म्हणजे वारीला आणि इथं
हित नदीला पूर आलता की इथं बंद केलतीत रोड बंद केलतीत. नदीला पुर आलता म्हणून, त्यात न वारकरी ती गेलीतच की हा तिथं.
तिथं म्हणजे पंढरपूर सारखं प्रति पंढरपूर सारखं सेम ते तिकडं जाणार आहे आमी बघू आता.
हा, हा असं फिरायसाठी काय?
हा, म्हणजे दर्शनाला पण जवळ आहे इथून.
हा कुठंय ते?
मी अजून बघितलं नाही फर्स्ट टाइम जाणार आहे.
हा आपल्या इथून जवळच हाय काय कोल्हापूर पासून.
कोल्हापूरमधून जवळ आहे म्हणजे चालत पण जाऊ शकते तसं. मागच्या वेळी आमच्या इकडे म्हटली गेलेली चालत तच गेलेली यावेेळेस म्हणायला लागल्यात चालत जायचं नाही तर गाडीवरून बघू. काय प्लॅन होतोय त्यावरून हा हा एकादशीला.
हा हा. वारीची लोकं पण गेलती ते पूर आला की त्यांना थांबवलीत.
हा होय होय माहित ये माहित ये होय होय गेलेत होय.
ते इंद्रायणी नदीला पूर आलता की ते पूल बंद झालता गेलतीच तरी पण ते. पंधरा दिवस आधी निघतात ना ते बरोबर अंक एकादशीला पोहचतात आता तरी देहू देहूतन ती पालखी घेऊन आळंदीतून घेऊन म्हणजे तोपर्यंत तोपर्यंत म्हणजे येते याचात अशी. शनिवारी आहे ना एकादशी तेवढे दिवस जातातच.
होय तेच की.
होय आमच्या इथली पण जातात खूपजण गल्लीतली पुढची दोन तीन घरातली पण जातात. हम्म आणि दिवाळीच्या टायमिंगला एक असतय की तुळशीच्या लग्नाच्या वेळी.
होय तेव्हा पण होय जाता येत. मग आता जवळ आता आला गणपतीच आला नंतर रक्षाबंधन, गणपती
होय रक्षाबंधन रक्षाबंधन असते ऑगस्टमध्ये गण पतीचं
होय.
आता रक्षाबंधन झाल्यानंतर एक पंधरा दिवसांन ये वाटतं गणपती.
होय पंधरा वीस दिवसातून असते.
होय हम्म बघू रक्षाबंधनला जाया भेटत काय बघायचं.
पुण्याला हा हा.
बघु नाही तर परत आम्ही गणपती पंधरा दिवसावर आहेत त्यामुळे मला पण काय कळना कसं काय करायचं.
हा जाऊन यायचं मग.
होय तेच कराय पाहिजे.
सोबत कोणतर मैत्रिणी दे घ्यायचं.
होय बघू नाही तर म दादा आला तर आला मग त्याच्यासोबत जायचं.
हा दादाला बोलून घेना.
हम्म तेच की.
हा केलता मी पण दादाला मगाशी आलता जस्ट ते ऑफिस वरन ते.
हम्म. हा हा. बाकी काय?